हॅलो काय मरून पडलंय तिथं?
हम् शिल्पा शिल्पा.
हम हम
तू तू करायलाच ते टास्क पूर्ण.
हो करलोय णा. आपण आपल्या एवढं झलकोड वैशी सोनीला दोन वेळा लागलेला. आणिनपल्ली आणि म ममी होय सहा मिनिट. बोलाय पायजे.
दहा मिनट.
हा हा पाच, किती पण चालतय सोड ते प्रश्न आलं कि संपलं.
वय.
हम्म.
ते कोमल काय म्हणाल ती सांग, डि, के, की ला उद्या काय कार्यक्रम आहे काय अस विचाराल ति. ती.
वय हाय कि. मला सांगितलं की.
हा, हा, तेच व्हय.
ह, ते.
हम्, तुम्ही जाणार आरसा.
म जाऊया म्हणालोय. पण निघत नाही मग ओपन मधन काय माहित कसं काय होतेय.
हम्म डोनेशन बात पंचाहत्तर हजार आहे म्हणे कि.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
ओमकार सांगालता बाई कोमलला कोमल मला म्हटली आता.
सगळ्यांच्या निघला तुमच्या.
म्हणजे?
म्हणजे कोमलला पण वाटत ना?
कोमलला पण लागत्या खरं तिचं डॉक्युमेंट नाही तिचं पण सेम तुझ्यासारखं झाले ते आडनाव परत काष्ट ते न सगळं त्यांच्या पप्पांच्या शाळाच्या शाळा सोडलेल्या दाखल्यात चुकलय स बर.
गॅलरी निघत नाही?
नाही ती पण ओपन मधनच भरणार आहे मग तिला किती अठ्ठावन्न आहे पर्सेंटईल. .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
मग तिचं पण बसत नाही म्हणाल्या बाई. काय करत्या काय माहित. .
ओंकार काय म्हणतला . तुला ओमकार .
माहित असतय खरं आता ती म्हण ली एवढं सध्या फोन लावलो नाही. परवा तेवढंच ते आपलं स्कोलररशिपच फी किती जमा विचारायला फोन केलता म्हणे मला.
हम्म.
तेवढं सांगितलं म्हणो बाई तिला.
मला पण टेनशन आलय बाई काय कळ ना.
बाकी अवघड झाले सगळं.
मार्क तर पडलेत चांगलं मार्क तर पडल्यात
मणाली काय एक वर्ष गॅप टाकणार आहे वाढतं बहुतेक.
होय का?
तिला बावीस आहेत ग आणि ती तर पूर्ण ओपन मधन येत्या.
हम्म हम्म.
मग डोनेशन भरायला तिला लय पैसा घालायला लागतोय.
हम्म.
काय करत्या काय माहित.
पायरी पण ओपन मधनच हाय की गं, तिला छत्तीस पडल्यातऽ
हम्म, मग पायल काय करणार आहे? करणार आहे एम सी ए?
ती म्हणते बाई डी के टी मिळतय.
मिळतय.
हम्म. .
हां?
लय फी घेत आहे.
होय फी भरपूर घेतात. आमचं पण कास्टमध्ये तरी घेतील असं वाटते थोडं तरी.
व्हय थोडं तरी घेत्याल मार्कांनुसार.
हम्म, हम्म, हम्म.
चौऱ्याहत्तरला घेत्यात.
आ?
चौऱ्याहतरला घेत्यात ओपन मध्ये असल्यास.
चौऱ्याहत्तरला घेत काय माहित?
चौऱ्याहत्तरला.
कट ऑफ बघायला पाहिजे कि गेल्या वर्षीचा.
काय.
बाई नेते ग मी जाताना.
अजून काय क्वेश्चन येणार ना तीन मिनिट झालं साडेतीन मिनट.
लवकरचं केळं येत्यात बग
आ
दोन कट किलिस कनि मग येत्यात.
येतात वय.
हम!
ह म्हणजे असं अ तरी चालतय.
दोन तीन मिनिटं बोलल तरी चालतंय.
हा चालतंय, बघ आल्यात काय.
हा कट करू.